काल जरा लग्नाला गेलेलो बघा आणि तिकडन आल्यापासन घशामध्येच दुकायला लागलंय जास्त
बस झाला असेल.
हा तेच की
हा हा कसलं पाणी पितासा बोरचं
असंस डोंगरातलं आहे ना शुद्ध तेन बाहेरला पाणी सहन होत नाही ते बहुतेक तुम्ही लग्नात ते बोरिंगच असेल व बोरचच असल
हा हा हा
आमचे घसा दुकालागलाय बघा
हा
हम्
तर
होय हाॅलच होत की आता कुणाच दारातन नसत्यात
अ हा
हाॅललाच असत्यात आतल्या अ आमच्या इकडं असत्या कारण ते सवासनी म्हणून वाढायचे असत्यात नाही
हा
गप बश कीरू
त्या कश्या हॉल ला
अ ते कणी शाकाहारी जेवण पण कराय लागते ओ अ हो
हा बोला की ऐकू येत मला
म सवाष्णी करून वाडायचं आता आमच्या देवांना सवाष्णी माग वाढायलाच लागते ना
ह हा
हम् हॅलो
हा बोला कि
काय म्हटल अस
मग सवाष्णी नाही मारायचे असते तर मग हॉल ला लगिन केल्या सवास नाही घरी कशा
हॉल जरी लगेन केलं कनी घरी येऊन जेवणाने घालायलाच लागत तेज सवासण्याचा मनात अरे लागले क विराज हम्म तिकडे ख शिलावररच्याम ह ह वारकस अ काय म्हटलं तम्हा
मंडापालल जेवण होते कि हो
अ तस म्हटलं तर सवासणी पण आपल्या ह्याच्यातलेच असतात नाही आपलं भावकी किथल्या मना या्याच्यात आमच्याकड हॉलला लग्न नसत आतच झात त्याच्यामुळं ज झा नंतर जेव घालायला लागत त्यामुळे करतात
वॉशिंग पावडर कपड्या साां्या सा
जे मदत करायलाच पाहिली की चालेलवा क नाही
होय पहिलं दारात नाही लग्न करायचीत परत ते काय काय मांडवाला काय काय धडू मारून आणते ती क शकते त्याचा मांडव घालायचे बघा त दारात मो मो मोठी मांडव घालायची जुन्या पद्धतीत
प दिहता तसं कुठं बघायला मिळत नाही सोडा पण त्या
हा
माणसं लगेन म्हटलं पहिला पंधरा दिवस आधीपासूनच मांडव आणि हिज नादाला लागायचे
वय आता लग्नादिवशी ल सकाळी लवकर पण म करत नाही
होय त आलगीन म्हणजे ते एक वेगळच घरात ग पहिपहुण्याने गजबजलेलं आता मानसाच माया कमी झाल्या आता पाहुण नको म्हणतात माणसं घरी
होय होय
हम्म
असं का म्हणजे आडच तर घरात असल्यास सगळं हे करता येत. सगळ हॉलला आठवण ना न्यायला लागते सगळं. काय विसरलं की धावपळ, असं पण होतच नाय
प ते आहेच खरं, लग्न म्हटल्यान जर धाव पळीज होतेच. पर ते हे आणि करायला लागते की, लग्नात काय ते ह जा करत ती चकली, चिवडा, लाडू.
आताच मगशी नाही तेवळी खरा सुधा कोणा जे जे बनवायचे ते घरात करते. कारण मुलकाच महाग कर आणण्यापेक्षा कर आणि आताची का स्वतः करायला क म्हणून चार पैस ज्यास्त देत्यत, न विकतच आणत्यात पण नसत्या आणि कायच नसत्या.
ते पण हायच खरं.
होय.
वाय.
आमच्या सासूबाई गेल्यात बघा पाहुण्यांच लग्नाला. चार्जस आधी करायला गेलेस. करू लागायला होय. त्याच करणार सगळं.
हा त्या पद्धती बऱ्या वाटत तो घरात केलेल्या. हा.
हम
हे पहिले पासून चाललेली आहे. ती घरात लग्नाच्या. दारात मांडव, दारात लगेन असलं की व्हायला कशी मजा यायची. चार दिवस लग्न मोठे आणन व्हायचे आता एक दिवस ऑनलाईन अक्ष ता टाकले की विषय संप
सपला वय तेस की.
हळद लावली, काय लावली नाही, लावली हळदीत आ ते शावर फॅ मिनिटावर. हम तरुण वर्गांसाठी पहिला हळदीला असं अभंग गीत बायका गायच्या. हळददळायच्या. वर मग संध्याका्या हळद लावायच्या.
आताशा आवरल काय नाही.
ह ह जास्त प्रमाणात.
नाही दिवस म पहिल्याच्या आठवणी ते आता आठवले की आता तसं कोण नाही हो?
पहिल्या लग्नाला म्हणल्यावर माणसं आधीच पाच सहा दिवस पाच सहा दिवस राहायला यायची.
होय.
आता घर अस गजबज बजलेली दिसायचीत लग्नाच्या टाइमात.
व्हय, ये विराज हिकडं ये त्याला कुठ काय ठेवायलायस इकडे ये, पोर ओ.
पोरं झोपल्यात बघा ही.
हा सध्या करपू लागेल काय?
झोपते, आता उठवायचं चहाला. एक वाजता झोपला होता. हम्म. किती वाजले आता? सव्वा दोन वाजले, दिड तास झालाय की.
झाला व्हय.
हम्म, संध्याकाळी लवकर झोपणार नाही का? अता हाक मारतो. हम देवराज ये देव का
देव का
चहा, चहा करणाऱ्या म्हणल का उठत्यात. आमच्याला पण चहा उठून बसलाय कधीच् काय बघा तोंडाव माझ्या लाथ मारलाय मला झोपू देईना आणि आपण उठून बसलाय.
वसलाय व्हय, हा - हा
किती कॉल झाले तुमचे मला?
तुम माझे तुम्हाला क नाही अं ते एक दोन तीन हा तिसरा कॉल आहे दोन कॉल कर डिस्कपिंग झालेत तर दे मि पाच क कॉलिंग होऊन द्या कारण आता कोणाला कॉल कराय नंबर नाहीत ओ माने दोन कॉल तुमच्यावरच होऊन देत व्यवस्थित म्हणजे माझे बी किती सतरा का अठरा झालेत अ दोन केल्यान वीस होत्यात आणि त्या तुमच्या आईंच्या नंबरोबर दोन करतो की
हा हा
हम् म आणि कोणा असत नंबर बघतो आता कॉलिंगची एकाच लिमिट संपल्यामुळे क प्रॉब्लेम आलाय कॉलिंगचा
होय होय तय ते आडवटस का आलेला नाही आवा आम्हाला
नाई ही माझ्या मी ए एका अकाउंटला आलाय सोडा त्यो खर अजून मी काय त्याला कमप्लीट केलेला नाही आहे.
ह ह
हम्म ते जरा प्रॉब्लेम यायला लागला म्हणून जरा कलेलं नाही कमप्लीट
हा हा
हम्म बघून ट्राय करून एकदा कुणाला तरी विचारायला पाहिजे हो त्या्यातलं जरा तो अजून जास्त प्रमाणात एकदा कोणाल तर विचारायला पाहिजे हो त्यातलं
व्हय
आणि ते प्रत्येकाला वेगवेगळं आहे
आहे काय
होय
हा हा
हम्म
असल वेगवेळ असल
हम्म वाक्य कनी वेगवेगळे आहेत प्रत्येकाला यामुळे जरा हे व्हालयं
आता नवीन नियम आलाय बघा गुगलला पण दाखवाया सरकारी रुग्णालया जन्म बाळाला सोन्याची अंगटी म्हणून
हम्म होय सरकारी म्हणजे ते ह्याच्यासाठी अस आहे मुलींसाठी होत ना
अ मुलींसाठी पण आहे आणि ते बहुतेक सगळ्यांनाच असं कोणत्या तर म्हण पुरष अस असलो
दवाखान्यात कोण जायला बघत नाही जास्त आता जेथे खाजगीच दवाखाना म्हणते देवराज त्यामुळे त्यांनी जर सरकार द हेच व्हाल्या पेशंट कमी वाले खर सरकार दवाखान्यात नाही सोय चांगले असते पहिल्यासारख्या गैरसोयी नाही आहेत आता
नाही
आता सोयी चांगल्या गेल्यात सगळ जिथल्या तिथं असते दवाखान्यात पण
हा
तुमच्या डिलव्हरी सरकार दवाखान्यात झाल्या
होय एक सरकारी मध्ये झाल्या आणि कसं अ टायमिंग झालयं बघा